हम.
बोलो.
बोलो, काय म्हणा लागला मगाशी.
कोणतं?
काहीतरी म्हना लागला तू ते काय?
हम्.
हम्म.
काय नाही रे, तेच, तिकीट काढलं नाही अजून.
हो का ती ज्ञानेश तिकडे दरवाजा घ्यायला म्हणतात बा. गावात, दरवाजा पाहाल घर बांधायला काय रे?
दरवाजा पहाय लागल.
हो ना दरवाजा पाहायलो म्हणती इकड, गावात.
तुटला असेल त्याचा, बंद.
नाही रे वर बांधायलो म्हणते ही.
नाही रे! ते खराब झाला असेल दरवाजा, वरचा. आणत असल नवीन.
हम्, काय गेल फेके मारत.
काही तिकडे येणं व्हायला नाही.
ते इकडचे दरवाजानू खालून, हे पडले ना छिद्र.
हम्म हम्.
हम.
कपडे किपडे घेतले असतील तोन.
नाही कपडे पहिलेचेच.
कर ना ऑर्डर का टी शर्ट बिशर्ट घालायच तिकडे. वल्ले होतात पाण्या पावसाचे. एक दो एक दोन अजून घ्यायची.
एवढे काय आपला बजेट नव्हता.
हम्म. काम करू मस्त येतील दोन. दोन तीन हजार त येतील.
हाव तिकडे काम येतात ना, दोन हजार आलेलं.
हो. तरी दोन हजार वरून घरचे तर पाच हजार म्हणलं सहा हजार असं म्हणलं तर जरा. त्या मना दोन तीन हजार रुपये द्या असं म्हणायचं.
हा.
आहे का नाय, कमी जरा अस? काय वाटत नाही, तिकडं कमी खर्चायचं जरा शी तू शाकाहारी हेन तू?
नाही वेजच जास्त असण.
, म्हणजे वेज महाग असते काय?
हाव.
नाहीवर असं नसतय वाटते.
नाही तिकडे मासेवाले जास्त आहेत त्यांना ते स्वस्त भेटत असेल.
हो ग अबे डाळबिळ घ्यायची भात खायचा वरण-बिरण असं नॉर्मल.
काय नसतं भात खायचा.
हम्म पोळ्या असतात वाटतेन तिकडं.
पोळ्या नसतात.
मग?
अ हम्म राईस जास्त खातात इकडे.
मग काय राईसन आम्ही काय चिकन मटन खाणार का राईसन? फीश गीस तू काहीच नाही खातायानी?
नाही.
बरय ब शाकाहारी तीकड यदा.
हम.
बाहेर, बाहेर दिसत बी गेले की प्रॉब्लेम होतेे मसाहारी भेट्टी भातच पण ती शाकाहारी मधी.
चरकारी नाही
हम्म तिकडं पोळी गिळी तर कोणी खातच नाही बाहेर दिसत बी.
ते खातात ब्रेड हम्म ते ऑम्लेट बिम्लेट खातात बा लई.
हावो हो आम्लेट लई खातात.
हम्म नूडल्स वगैरे तू बाहेरचं.
चायनीज जास्त खातो.
हम्म चायनी चायनीज लोकं सगळंच खातात बाकी म्हण खेकडे विकडे भेंडकी
ते डेंजर लोक आहेत रे सापण बिप खातात ते.
ते विचारच करत नाहीत.
हम.
त्याल माणालागल यार कहीवी खातात ती.
हम्म आपल्या इकडे डुकरं खातात ना.
हो आपल्या इकडली बी खातात वाट्टी. प ते जंगली नेच्यामध्ये फरक असते बरं जंगली कसं आहे ते जरा जंगलात रायते.
हा, हा.
ते खात असतील लोघं हे नॉर्मल नसतील खात.
हंम नॉर्मल ते पकडून नेतात ना आपल्या कॉलमध्ये ते वाले. कॉलनीतले पकडं नाही ते काय ते वाले.
हम्म तीन आहेत बे तीन आहेत खात
तिकून काही वास मारत असतात ना वाटते ते किती कित्याळ राहतात ती.
हो.
हम्म तसं नसतील रे.
गोव्याकडे चालत कोणाला काय माहित होती?
काय माहित बा ते स्मगलिंग करतात पण इकडले सगळे तिकड बाहेर दिस दिसतात.
तेच मग स्मगलिंग करतायत.
हम्म. बरं आहे बा मी तिच्यापेक्षा शाकाहारी राहायला परवडत मी असं काय खाऊ असतो.
हावो.
हम्म काही करतात लोक. तिकडं यार मी कधी आंध्रातलं गेलतो ब आणि आम्ही तर आम्ही साकाहारी म देवाचं हेच ठीकानी गेलतो काय.
हम्म.
आंध्र प्रदेश कुठे येते तिथंच येते का कर्नाटक केरलामध्ये.
आंध्र प्रदेश नाही वाट्ट.
ते बालाजी वगैरे मंदिर ते.
तिरुपतीचा
तिरूपती हा
अ ते इकडेच वाटते ते साऊथकडे
हम्म मग आपण कुठं नॉर्थकडे चालो काय?
हो.
अल्लं की कधी.
सौथन नॉर्काल कटे केरळ अटलं.
हम मग तिकडं पाणी नसाल रे जास्त हि इकडे हालीकडडे कोपरायच होते ना.
पण असेल तिकडे पण एवढं नसाल.
काय माहित प पाण्याचा काही विषय नाही पण पाणी असते म्हणतात तिकडेच हो ना कडकड वाळलं ना आ पाणी बोरली बी नाही आमच्या आणि कुठंच नाही.
बोरचा संमल का.
तवच आलं नाही पण डबल.
बरोबर.
तुमच्या अलग काय पाणी आलं कुठून पाणी पाणीच नाही इकडत
एकदाच पलट होते ती
बस तुमचं खालदला आहेणार रे ये ति असं वाहून आमच्या इकडलं पण तिकड येते.
हम्म तिकडच वावर
तिथं मोठं कॅनल बिनल य ते पाणी येते ना खारी जमीन येत.
हा हां.
हम्म किती नाही म्हणलं ते असं. हे ना वायता येतच ना तिकड पाणी घालचं वरचं
तिकडच पाणी साठून ठेवडत नाही साठून ठेवला ते
हम् साठून ठेवाव लागते ठेवत कुठं इथं ते मोठ ट हेर पाहिजे सिमेंटच असतील ते मोठं असं काय बनवतात ते पाणी ठेवायसाठी.
ह.
हम्म ते असत ते मोठं एकदम
ते कराय लागतील.
आपल्या शाळा ना बारकस आहे ल मोठा नव्हतं.
हो.
मागच्या साईडली
हम्म.
ते असंच पडतच होतं वाटते पाणी गिणी काहीच नव्हत तिच्यात का होतंय.
आणि टाकलं असेल एकदा कोणी लक्ष देत नाही त
ते पितात पण लोक यार पाणी कौक्स काय पितात इतके महिने असते ते पाणी दिसात.
ह.
हम्म.
काय गाळ खाली खाली जाती वरचं चांगली राहिय.
पु तरी ब
श.
साचलेले सेन समला टाक्यातला सारखं एखा
हो साफ करत नाही ते
तुमच्या घरी फिल्टर एक कॅन आहे.
नाही क नाही.
कोच वरी
कि हेथे गाडीवाली सगळे सगळे.
पांढरी किती मोठी
हा पंड.
तीव आमच मदत पाणी कालपर्वा आज पाणी गईल त्याच्या ना वाशििक लाग जाल त्याच्यातून
अरे हो आम्ही अजून काल घेतलीच नाही का?
नाही रे ती काय घालत म्हणे ती ग्लू असते गुलू त्या पायप पिप बदलले म्हणे.
हा हा.
आणि ते गुलूचं पाणी फेकायचं तर टाकायच दलं टाकून म्हणे.
अर आम्ही पिलं नाही म्यालं के गावातून कॅन आणली नंतर जाऊन
अर आम्ही दोन दोन जज घेतलेच नाही.
नाही नाही नंतर झालं आता येते ना बराबर येते आता
आ झालं का बरोबर.
हो ना काल पासून काल परवाच समजा चांगलंचल ना. हे पहिल्याच दिवशी तसां अत ते
दोन दिवस आणतोते
हम्म बाकी बरोबर आहे आता
मला ते ते ऑइल सारखंच लागत जाईल
हम्म ते हे होता ना ते गुलू होता गुलू तेवी कॉल करय हम्
आज ग्यायला पररवडतं तू
आता आहे बरं जरा तिथे तिकडलं पाणी चांगलं आहे पण ते काय नाव आहेथं गावातलं
थंडच येते त चांगलं
हम् पाणी बी ठीक आहे म त्याचा ब बेकार आला त्या म आणलंच नाही डबल म्हणून
ह
म्हणजे असं तिचं तर अजून बेकार आहे जस सडलेल्यावा आणि वाशिव लागला
हे जमजमच पहिले कधी
कशचं.
नाही इथं आपल्या समोरच्या व
ते मुसलमान कोण घेतलं का
हं
नाहीरे तिचे बापा एवढं ग
ते साधच वाटते मला तेे
हम्म ते काय नाही ते अरे कोुणी येत बी नाही चालत नाही काही नाही तेवढं त
ते माणूस पाहिजे घेत नाही
हो ना पैसे त्याच आहे काय चालू राय त ते उघडं राहती माहिती आहे का बांधबते ना कुत्रे येऊन तोंडलाहतात त्याला म्हण मी गेलोच नाही डबल तिथं
हम्
पाय ना खाली एकदम टिकेले जमिनीला बाहेरच राहते त नळ
ते कुत रिफेद असतील
डुकुेी राहतात बा तिथे डबल नाही जात नाही त
पहिले पहिले जात हो तू आता नाही
हा नाही काय बरं नाही त पाणी चांगलंच पाहिजे पाणी मग त्या ना कमीत कमी जरा हेेतही करायला पाहिजे पहिले स्टार्टिंगले तेच जात ती बाई ह चांगली पाणी
स्टार्टिंगला देत कॅन लावली त वाटते गड
आपल्या इथं नाही तथे घ नाही तिकडं इथं कॉलनीतथेपूर
हा हा
आपल्या इथे घेणार पण लागेल नाही एका कॅनसाठीठी कशाला येईल ते
हम्म
काज बो उऊन त पला मस्त खतरनाक.
बाजारात काय सजळी तक
अरे आत्ता जाऊन बी काय नाही ना इते रिकामच असतील इतकं मग भाजीपाला लावतात ते दुपारच्या टायमाले.
हा, हा.
ल महाग लावत लग असं महाग रिकामत असते ना सगळं ब त्यायला वाटतें हे नाही घेतलं दुसरे घईल कोणी.
हम् पाचच्या नंतर जातात सगळे,
हा लगे संध्याकाळून जायचं की साडे सहा च्या विचार लगे गर्दा विले असती त एवढा गर्दा राहती.
हा.
भाजीपाला कमी असते पण किंमत बी कमी मग करता य ये ध्यान दोन किलो एवढा मग घेतात. ती बराबर.
जायचा टाम राहते.
हम्म ते मग म्हणतात कायरी दोन तीनच उरलं जरा उरलं द्या मग आता.
काय बाजारात सगळंच ये पण त काय किंमत लय माहाग इकडे तिथं ती ब्रोपली बंद केली त्याची हिरवी गोबी.
कधी.
ब्रोकली ती हिरवी गोबी येते पाहा एक मोठी फुलगोबी.
अ हा ते पत्तावालं ह.
नाहीरे पत्ता नाही. फुलगोबी ती अशी लंब्या दांड्याची असती हिरवी डक एकदम हिरवी घट्ट हिरवी.
हा हा ठी का ती बघत होती काै,
हो ना भेटत जाई इतके दिवस हल्लई महागे पण ती. तीस रुपये देवढस तुकडा देत आहे पाव बरं.
मग काय बरवडते.
पण ती काय काहीतरी असती वाटते तिच्यात जरा जास्त मधी प्रमाणात. दुराश. हा ती कशी लागते माहितीे का फुलं राहतात ती दिसते तशी फुलगोबी सारखी. पधदीचे फुलं बारीक बारीक बारीक बारीक राहतात. वरच्या साईडले दांडीलही मोठी राहते.
हां, हां.
हम् आणि ते फुलं असे फुलगोबी सारखे नसतात प्रत्येक फुलाला कसं, दांडी अस ती खा नशली की, म्हणजे फूलाचे झाडे आहेत ना तसे प कळ्या राहतात त्याला बारीक बारीक.
लगच खाली सिनेमा कधी ती.
हम्म! भ्यास नाही एक दोन वेळेसच खाल्ली एवढी विशेष लागत नाही ती बेकारच लागते.
हा, हा.
काही चिपकुतात लोकं काही घ्यायचं.
काही राहायच ते ते अं अंंगुर का कायद
काय. अंगुर का हो ते हा ते हे असतात काय म्हणतात. सतगडली हां!
ते हे कुरून.
काहीतरी म्हणतात त्या एवढं मला एवढं तयारतीी कसं लागतात. चित्रच एकदम ते अरे हो खारका असतात त्या कच्च्यावाल्या.
हा.
कच्च्या खारका सध्या तरी पिकवत नाहीत. नाही खारका नसतात वाटते काही तसेच येत ते डिकटो-
एवढं का चांगलं नाही लागत ते.